अ आमच्या शाळा आहे. म्हणजे आमच्या घरा घराजवळ शाळा आहे आणि त्या घराजवळ शाळेमध्ये कसं लहान मुलांना ना स्नेहल भोजन ठेवलेलं आहे आणि त्या भोजनामध्ये कसं लहान मुलांसाठी काय? खाण्यासाठी वगैरे असे पदार्थ पण ठेवायचे आम्ही असे, तीन चार पदार्थ असं म्हणजे सुचवलेले आहेत.
हम्
त्याच्यामध्ये गोडच आहेत आणि तिकट काय करायचं असं लहान मुलांना अस विचार चाललाय. पण त्याच्यामध्ये तुला काय असं समजेल का? की लहान मुलांसाठी काय आपण खायला करू
किती वर्षाचे मुलं आहेत तुमचे?
साधारण ते सहा पाच सहा वर्षापर्यंतची मुलं आहेत सहा वर्षापर्यंतची. तीन वर्षापासून ते पाच सहा वर्षापर्यंतची मुलं हो
आपण त्यांना ठेवू शकतो. जरूर नॉर्मल तिखट करून अस किंवा सँडविच पण ठेवू शकतो ते दोन पदार्थ ठेवू शकतो. परत अजून हम्म. अ ह बटाटा चपातीचा अस रोल करून जरा कुठं फ्रँकी सारखं एक ठेवू शकतो तिकड असते फ्रँकी जरा नॉर्मली
चालेल मी सांगते मॅडमांना विचरून पदार्थ सगळं आणि मग बोग जर जमलं तर मग तू पण ये मदतिला
देते.
हा चालत ठेव मग हा
हां